हॅलो
अरे गोल न विशाल
कुठ राऊज
बरी होत मग बावा याव तु विशल.
काय असतो ग्राउंड ला निघाला काय काय विषय.
अरे ग्राउंडलाच. तब्येत बरे नाही का त्याझ आवाज वेगळा येत ज.
हा त. थोडी सर्दीण झाली आता पावसामुळे थोड पाऊस चालत ना
हा हा पो चाल होता
पाऊसात वल्ला आल तो मी थोडाच सर्दी होऊन गेली
अच्छ किती किलोमीटर टन केलं भावाज
आज फक्त आम्ही तीन किलोमीटर रन केली आम्ही फक्त
तिनच किलोमीटर रन केलीिय
हो हो.
भरपूर किती आले मित्र.
आता थोडंफार पावाचं लागल ना ओ.
कसली ती पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय कि आर्मी भरती करतोय भाव
मी सध्या पोलीस भरतीची करताय भावा
ह का आणि क्लासेस वगैरे लावलेत का तू?
हा क्लासेस आहे ना आपले फिनिशिंग करिअर अकॅडमी.
फिनिशिंग करिअर अकॅडमी कशी चालले.
हो बादार सांगी फिनिशिंग करिअर अकॅडमी मध्येे लावले.
अरे ते सगं बहादूर सगले वीर भेटली म्हणून ते विलास गायवाड विलास. पाल्हाळ्या अकॅडमी टाकतोय बग तिथे टाकले वीस तारखेला उद्घाटन ये त्या अकॅडमीचं.
हो हो. तिथं मी तो मला बोलला होता तसं पण
हा वीस तारखेला उद्घाटन होणार ये आणि शिवाजी ग्राउंड वर. ते त्यांनी ग्राउंड बनवला बघ चारशे मीटरचा ट्रॅक बनवला आणि परत हे अ एक लॅब वी लॅब वगैरे विकत घेऊन घेतली.
हो त्यो बोलला मला माझे बोलल त्यो मला कि आपल्याला तिथ अकॅडमी टाकायची ये म्हणे.
हो हो.
मी म्हणलं चालणार म्हणलं तुम्ही आता मी लगेच. चांगलं बिंगलं शिकवता म्हणलं ग्राउड पक्क करत्या तुमच्याकडे येऊ म्हणल आम्ही.
अच्छा अच्छा जाणार ये का तू तिथं?
हो तिकड जाणार ये मी.
अच्छा.
स्विच
नाय तेच
त्यांच
अच्
हम्म
ह
ह
ह एल विषया
हॅलो
बोल ना बा काय बोलल काय रेंजले होती काय
अरे ती रेंजचा प्रॉब्लेम जरा
हे
ह पावसामुळे थोडी रेंज प्रॉब्लेम हे ग
अ पावस प्रॉब्लेम
बाकी बस मग काय चालय ग्राउंड वगैरे चांगला आहे ना तुझं
हा ग्रउंड वगैरे चालेल म
तुझा पेपर निघलाय म्हणे मी असं माग ऐकलं आहे आर्मीला
हो निघालाय ना म एक पेपर निघाल
ग्राउंड चांगलं बन भावा तेवढे भरतीत लागलं पाहिजे
अ या बद्तीत लगायचच का पण झालं
हो एवढं एका या भरतीत लागलच पाहिजे
या भ लाबून देऊ काही पण
ह् बाकी म्हण मस्त आहे ना
हो मजाेत बघ बाकी मजेत
अ काम बीम काही चालू आहे का नाही शेती बिती काही
हो शेतीची काम चालू आहेततील
हो का मका बिकका डवरडववर मारली काय तुम्ही
हो डवररे मारलेत ना भाऊ विशेल भा ते कार्तिक मित्र माझ ते आणि मी दौरी मारा
हो का बहे तर कोणा
पहिले माझ्या मित्राचे होते
ठीक आहे ते उद्या काय प्लॅन
उद्या प्लन त उद्या जाऊ ना तिकडं
वर ठीके चाल
हो बाय